हॅलो.
हॅलो.
हॅलो हा. हे एकच पान कर आ - बासकर आता.
होय होय.
किती झालेत? चार झाल असतील की? का पाच?
चार.
हम रायगड मध, रायगड मधलं करणाळा आणि कुठलं म्हटली?
फनसाळ फनसाड
कला आणि करर्नाळा बोल का आणि.
काय बोलू? हम्म बोलतो. तुला काय वाटलं ग? मी काय म्हटल होत तुला?
मला काय वाटायच ते वाटून घेतल मी हे कर अह सांग
वाटल ते वाटल हीला एडश धाराशिव मध्ये एडशी
धाराशिव. तो आणि आता कुठला आलाय ह्यो.
हम्म.
धाराशिव कसे कुठल्या जिल्ह्याचं नाव हाय? उस्मानाबाद.
आय थिंक.
उस्मानाबाद
तू नाशिकच तिकडचं घेताना तिकड का चाल्यास आता?
अग खाली आलोग आपण
औरंगाबादकडे आणि चाल्यास कि तो
होयच कि मग औरंगाबाबादचाच की मी बघितलाय कि मग
हा सांग.
धाराशिव मध्ये काय? काय आहे श्री रामलिंगगड
एडशी एडशी हम्म.
पावलिंगड नवीन आणि नवीन माडूक
हम्म.
आणि बीडमध्ये नायगाव बीड मध्ये नाही गाव हे मोरासाठी हाय
एडशी मारडोक आणी
नवीन माळडूक
एडशी नवीन माळडूक
हे धाराशिवमध्ये आणि बीड मध्ये नायगाव ही मोरांसाठी हाय
तीन सांगितलेस उस्मानाबाद मधे
नाही नाही धाराशिव मधलं एडशी रामलिंग ते रामलिंग एडशी म्हणजेच रामलिंग अन नवीन मारधोळ
एडशी म्हणजेच रामलिंग होय.
हम्म एडशी रामलिंगघट म्हणत्यात त्याला
हा.
आणि नवीन माळढोक
हम्म
हे धाराशिवमधला आहे बीड मधलं नायकगाव मोरांसाठी
हम्म
आणि छत्रपती संभाजी नग नगर मधलं गवताळ
औष्ट्रम अ औष्ट्रमघाट
गवताळ ऑष्ट्रोघाट
हम् ऑष्ट्रो ऑष्ट्रोघाट हे संभाजीनगर आणि जळगाव म च्या बॉंड्रीवर हाय आणि जायकवाडी हे संभाजीनगर मधेय पक्ष्यांसाठी हम्म कळालं काय?
अभयारण्यांची नावं सांग बघु आणि एकदा.
गवताळ अष्टमघाट अ
ताळ अष्टम घाट
संभाजीनगर अन् जळगाव मधलंय
गवताळ आणि
अष्टम अ गवता आणि नाय गवताळ एक एक हाय
म डबल लागून सांगू नको मी कन्फ्युज होईन.
गवताळ अष्टमघाट क अस अष्टमघाट संभाजीनगर मध्ये आहे ते म्हणजे जळगाव आणि संभाजीनगरच्या बॉंड्रीवर आणि जायकवाडी पक्ष्यांचे संभाजीनगरमध्ये रस्ता हम्म
हम्म
आता वा अ हे घे तु नाशिक हा
हम्म
नाशिक अहमदनगर मधे ए हे कुरी थांब ए कुठं गेलं
रेहकुरी
हम् रेहकुरी देऊगाव देऊळगाव रेहकुर देवळगाळ हे एक काळवटासाठी हाय. हा
हम्म
दुस त्र माढोळ पक्षी
हा
अहिल्यानगर आणि सोलापूरच्या बॉ बॉंड्रीवर हा
हा
आ आणि तिसरं कळसुबा
ए आहिल्या नगर म्हणजे कुठलं.
अहमदनगर
हा
कळसुबाई आणि हरिश्चंद्र हा ह काय
कळसुबाई आणि हरिश्चंद्र अहमदनगरमधेय
अहमदनगर मध्येचाय सगळं हे तिनी पण हेरेकोड दे देऊळ गाव हे काळवंट्या साठी तिथंच आहे, माळढोक पक्षी हे आहील्यानगर आणि सोलापूरच्या बॉण्ड्रीवर आहे. आ अं?
हेरेकुड आणि देऊळ हिरेकुड आणि देऊळ
रेहे कुळी जे हेै कुरी
हां,
आणि रेहेकुरी देऊळ गाव
एकच आहे.
हे एकच आहे. हां.
हम्.
बाळडोक पक्ष पक्ष्याच हाय. कळसुबाई हरिश्चंद्र हे काय नाही मेनशन केलं. हे तीन ही अहमदनगर मधलं आहे. जळगाव मधलं यावला यावल
येवला?
यावल.
हम्म.
बुलढाणा, आंबा बरवा, ज्ञानगंगा, लोणार हा हे आयं पी आहे नाही बुलढाणा मधल,
कुठल आता तू डायरेक्ट बुलढाणाकडे गेलेस. तेवढंच आहेत. काय?
इथलं झाल सपल, आता अमरावती विभागा कड चालोय हां. अमरावती
ते अहमदनगरच सपल तीनच आहेत होय ति थ?
हां, हां, आ?
ए हा अहमदनगर आणि अजून कुठल्या जिल्ह्यातल सांगितलीस?
जय जळगाव.
जळगाव मध्ये कुठल सांगितलीस.
यावल.
यावल, एकच आहे?
हम्म.
अ बघ सांगतो. कोकण विभाग मध्ये पाच अभयारणण्यात नाशिक मध्ये चार अभयारण्य आहेत पुणे वगमध्ये एक दोन तीन सहाय
म्हंटलीस काय
हम पुण्यामध्ये सहा नाशिकमध्ये चार छित्रपती संभाजीनगर म ते दो दोन तीन पाच पाच हायत अ नाही अमरावतीमध्ये ते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ न दहा अकरा अकराता अमरावतीमध्ये
अकरा आहे क किती मिनिटं झाल्यात बघ किती मिनट ग
मुर्वी पर्वी प्र ते तणता
आवर लवकर
काय टामाला पळवू का अस हॅलो
झाले की आता द दहा मिनिटे झालेत ग